हॅलो
हा हॅलो बोला की आवाज आला काय
हो याय लागलं की काय करा लागलस
काय नाही बघा आगता घरातली कामं आवरायला लागली तुम्ही काय करालायचा
माझे पण कपडे वगैरे धुवायचे चालय
होय चहा नाष्ट्ता वगैरे झाला काय
ला बघ तुझा
आज मम्मीला कामाला मग म्हटले मम्मी जरा् हम्म आज जरा निवांत चालले नाही तर कुठलं निवांत दररोज सकाळी लवकर उठतोय म
होय मग रोजचं रुटीन काय आहे तुझं?
माझं दररोजचं रुटीन कसंय आता जे आधी जॉबला जायची कनी तेव्हा कस लवकर उठायची सहाला अशी उठायची म त्याच्यानंतर आता जॉब मी बंद केला त्याच्यानंतर आता कशी करतोय कि बाबा अ आटला उठायचं सकाळी निवात आटला उठ झालं कि म निवांत मग पहिला आंघोळ वगैरे सगळं आवरून घ्यायचं म अंघोळ वगैरे सगळं झालं की लगेच हे करायचं आंघोळ वगैरे झालं की धुनं वगैरे सगळं गोळा करायचं आणि मग कसं आम्ही कसं टेरेसला धून धुवायला येत ओ
होय का खाली पाणी येत नाई काय.
आहे की म्हणजे कसं तीन मजली आहे ना घर आमचं.
हम्म
म त्याच्यामुळे कस होतय की बाबा हा खाली व वरती कस वाळत घाल सुद्धा जागा आम्ही केल्या ना
हम्म होय तिथल्या तिथं कपडे धुऊन वाळत टाकलेली बर पडतंय.
खाली धुतलं ना परत वर याय लागतय वज घेऊन तेवढं ते धुण्याचं.
हम्म अ कपडे ओल्ली झाली की परत जास्त ओझी हो
ओझी होत्यात हा मग काय आणि लई ओझी होत्यात आणि कसं भावाची वगैरे, कपडे मोत मनाप पप्पांची, भावाची जीन्स वगैरे म्हणा लई जड असत्या.
हम्म.
ते नको हेत ते म मला वाटतय म मला म्हणून, म काय करतोय जर असा पाऊस थांबला कि वर घेऊन येतोय सगळं धुन धुतोय आणि मग खाली जायच लई ओ काय तुमच्याइकड पण लई पाऊस लागलाय?
होय काल एवढा पाऊस, होता काल दुपारपर्यंत नव्हता मला आपण जरा बाहेर जायचं होत.
हा.
तिकड जाऊन आल्यानंतर परत अ भांडी होती घासली धुनं धुतलं. आणि जे साडेतीन ला पाऊस चालू झाला. तर रात्री साडे दहा पर्यंत पाऊस होता.
होय नाही नाही आता आमच्या, इथं पण पंचगंगा नदीला आता सगळं तिथले जवळचे त्या माणसं जी राहत्यात कनी पंचगंगा नदी पसली
होय.
त्या लोकांना सगळ्यांना, आता अलर्ट जारी केलय म्हणजे कि बाबा घर त म्हणजे तुमची हे करा तिथं सामान हलवा.
पूर वगैरे, आला की हाल होतय ग माणसांचं खूप.
होय आता आता कित्येक ठिकाणी. आलय न्यूजला बघायलायस की अचानक कस माणसांच्या घरात पाणी त आमची पण मावशी राहता ना, गांधीनगरला तर त्यांच त्यांना त्यांनी तर रात्र रात्रभर जागेच राहतात. कारण का काय झालं मागच्या वर्षी ना, असंच त्यांनी निवांत झोपले कुठला पूर येतय कुठलं पाणी येते म्हणून आणि रात तरी त लागली की त्यांसनी झोप आणि लागल्यावर ओ रात्रीत घरात एवढं पाणी आलं त्यांच्या साचलं भर पुूर म अर्ध्या रात्री उठून सगळं, सामान तेन पाप त्यांच लय हाल झालं त्यावेळी.
हम्म नाही अगं सगळं नुकसानच होतंय वाटतंय खरं.
म होय की आवो सरकार देऊन, देऊन बचार काय करणार सांगा?
अगं ते कसंय माहिते का आमचं, पण दुकानात पाणी येतय आमचं पण. त दी दोन हजार एकोणीसचा, महापूर झाला त्याच्यानंत तर दोन हजार वीस ला आम्ही दुकान चालू, केलं दोन हजार वीस ला दुकान चालू केलं जानेवारी मध्ये. आणि जून मध्ये पुरा आला की जून, जुलैला आणि पुर आल्यावर त्यांनी सांगितलं सामान त्यांन हलवा म्हणजे, पाणी येणार आहे सांगायला, अ गाडी आल्यानंतर कि नाही गडबडीत सामान हलवायच समज ना, आम्हाला.
कुठं हलवूय किंवा नाया हे होते ना, गडबड
आण गाडी सांगितली पप्पाने, आमच्या गाडी बोलावली त्या गाडीला टप नाही सगळ अस ते कागद वगैरे, टाकून भिजत ओप आपण मध्ये सामान आणल आणि कसं सगळं ते असं मशनेरी हे. महागाईच्या आहेत. तो पाच साडेपाच लाखाची मशीन आहे.
अरे बाबा म वो
म ती मशीन खोलून पप्पांना आमच्या बोलवून घेऊन पप्पानी यांनी आणि ह्या मीस्टानी मशीन खोलून वगैरे सगळं ठेवून सामान ती गाडी घेऊन मी घरी आलो, घरी आलो म्हणजे, असा धो धो धो पाऊस पडत होता आश पावसातच घरी येऊन घरी सामान ठेवल. घरात पण अडकण तरी आम्ही म्हणजे पूरपट्ट्या पासून लांबच्या साईडला राहिलाय. सासूबाई वगैरे, आहे तिथं येतय थोडं पाणी म्हणजे आज पर्यंत काय आलं नाही म्हणतात.
होय.
पूर्वीच कधी आमच्या जन्माच्या अगदरचा जो पुर अल्ता त्यावेळेस आलेलं म्हण तिथ. पाणी कारण ते सांगलीच्या आयर्वीन पुलाच्या वरनं ज्या वेळेस पाणी जातय त्यावेळेसच सांगली त्या म मध्यभागी पाणी येतय ति हा असं आहे मग त्या बरोबर तिथ ह्याच्यात राहिलय त्यामुळे काय त्यांचं काही टेन्शन नाही हे इथं सगळं सामान आणून ठेवलं एवढं हाल होतं माणसांचं. सगळं ते हे वगैरे भिजून हम्म सगळ भी हम्म काउंटर वगैरे ला सडी सगळं भिजून वगैरे
मग ते बाद झालं असणार की ओ?
होय काउंटर बाद झालं परत दुसरं तरी मी मिस्टरांना म्हणत होत उचलून ठेवया म हेनी म्हणले नको बाई उचलून कुठं ठेवायचं जागा तर पाहिजे की कुठं म्हणून उचलून आणि काय
ठेवणार होय की अचानक आल्यावर काय करणार ओ?
हम्म त्यांनी सांगितलं एक तासात सामान हलवा. पाणीवरन सोडलंय एक तासात म्हणजे काही तेवढं होत नाही.
काय साधी गोष्ट आहे आणि त्यावेेळेस असं सुचत पण नाही हो काय डोकं काम करायचं बंद होतय.
सांगू असं खुळ्यासारखं ना स्वयंपाक केलाय घरात ना काय असं अचानक मिस्टरांचा फोन आल्यावर आम्ही राहिला एकीकड आहे आणि दुकान एकीकड हिथनं जाईपर्यंत जवळजवळ अ अर्धा तास तर लागतोय. मला वाटतं हथनं मला जायला जवळ जवळ दोन तास लागले. म्हणजे अ पटकन हथनं बाहेर पडल्यानंतर वडाप मिळते वडाप मिळेना भावाला फोन केला भाऊ गाडी घेऊन येऊस र्यंत त्याची गाडी पंक्चर झाली गाडीचं पंक्चर काढून तो घेऊन येऊन मला सासूबाईच्या घरी जाऊन तिथनं सगळं आता ते डबे वगैरे कलरची ठेवायला पोती तर पाहिजेत. पोती तेन हा. पोती ते घेऊन हितन पोती नाही चला घरात काढून ठेवलेली गडबडीत मी तसच गेलो.
अरे बाबा म?
मग तरी पाणी काय आलं नाही. सोड म्हणजे आमच सगळ सामान वगैरे हलवू पर्यंत पाणी काय आलं नाही टा
हा. हॅलो हॅलो हॅलो
आलं थोडं पाच सहा पाणी होत हम्म
नाही आमच्या इथ म्हणजे आमच्या मावशीचं पण किती म्हणतास साहित्य तिच्या बाजूले तिजोरीत पाणी गेलं सगळे कप् कपडे बाद परत जेवणाच त्यांच दुसऱ्या दिवशीच करणार कुठं? सगळं त्यांच घर भ निमल नि्म त्यांचं घरच बुडलं त्यांनी खाली केल्यानंतर. एक अर्ध्या तासातच असं एवढं पाणी आलं की बाई त्यानाच कुठ आणि आम्हाला पण एकतरी हितन जाता येत नव्हतं तवडे हॉटेलला कारण भरपूर पाणी येते. जाणार कुठन तावडे हॉटेलच भरतय. आम्हाला पण अडचण आम्ही जाऊ तर जाऊ कसं बघायला जाऊ मावशीला आमच्या? मग आम्ही फोनवरच की ओ त्यात आधी फोन पण चार्जिंग कुठे लावणार फोन मध्ये चार्जिंग नाही. काय पण नाही आणि असं कस करत करत तरी पण आमचा पण जीव राही ना. हित आमची मम्मी पण हे करत तळमळाला लागली काय झाले काय झाले काय माहि ती काय झा
नाही ग किती झालं तर कसं होतय माणसांचं येऊ देे पूर येण्याबद्दल काय नाही. पण नुकसान एवढं जास्त व्हायला नाही पाहिजे नुकसान झालं तर असं देऊन देऊन किती नगरपाल त्यांना पण म्हणजे ते तर काय करणार आहेत थोड त्यांच्या हातात आहेत का शेवटी त्यांनी देऊन तुम्हाला एक पाच दहा हजार रुपये देणार तुमचं लाखोंचं नुकसान होतंय ना
ते तर होय की म्हणूनच मग आणि मग तेव्हा त्याच्यानंतर मग घेतलं मग तेनी त्याच्यानंतर आता त्यांनी काय करतात की पूर बाबा आता पाऊस चालू झाला ना ती सगळी ना त्यांची साहित्य आहेत ना ती वरती टाकतात लॉपटॉ वरती म्हणजे का जेणेकरून बाबा आला तरी पण ना पटपट आपलं आपलं साहित्य घेऊन निघ घायला आलं म्हणून बर अस हम् म्हणून त्यांनी का नाही सगळं साहित्य पॅकिंगच करून ठेवलं आता कालच आमची मावशी सांगत होती बघा कि आम्हाला बाई आधीच सांगितले आता कि सगळं तुमचं हे करा डर ज केला तुम घ खाली करा म्हणून सांगितले कधी पण पुर येू शकतोय असं सांगितले
हम्म नाही ग पूर आला की हाल होते फार हाल होते लोकांच
होयच कि म म्हणूनच आता मग त्यांनी सांगितल्या मग आम ची मम्मी मग काल पण म्हणत होती मावशीला कि बाई बघ मग आणि सगळं भरून वगैरे ठेव साहित्य वगैरे तुझं हेवाय नको आणि सगळं व्यवस्थित भरून ते ठेवा आणि मग फोन कर मी येतो मग म म्हंणली येऊ नकोस कशाला येतेस मी काय वाटलं तर फोन करतो नाही तर मग मम्मी म्हणली इकडे हे राहाला आमच्याकडं या म्हणून म्हंटली तिला मग ती म्हंली बघतो कसं कसं होते
हो आम्ही पण पहिला दोन हजार पाच सवेळेस नुकतंच लग्न झालेलं आमचं आणि पुराचं पाणी बघायला गेलेलो आम्ही पाणी येत ते पाणी येते म्हणून सांगितले हो की नाही आमच्या सासूबाई च्या बहिणीनी त्यानी काय केलं सांग चला म्हणून पोरांना त्यांनी घेऊन त्या तिकडं जायला निघाल्या नंदेकड आमच्या कवटे मग कळला तिथं काय म्हणजे पाण्याचं हे नाही तिकडं जायला निघालंय सगळी पोरांच्या कुंडल्या वगैरे जे जे काय होत साहित्य त्या ते सगळं घेतलं त्यांनी आणि आम्ही कवटे मंकाळला गेलो खरं माझे मिस्टर सासरे आणि दीर ही तिघं हथच आमच आम्ही राहतो आलं पाणी तर येतो आम्ही आलीच नाही शेवटी आमचा मीच जाऊन तिथे एक आठ दिवस राहून आल पाणी काय आमच्या घरापर्यंत आलं नाही
होय तसच होत ना पुरामुळ भरपूर भरपूर हाल होतात सोडा लोकांचं काय म्हणजेच म्हण सांगण्या इतकं सोपंच नाही बघा काय पण म हाल होते साहित्य ते साहित्य ते पण बाजवतात लोकांचे परत हवे ते ले होते
हल नाही आम्ही त्यावेळेस गेलेलो त्यावेळेस काही पाणी आमच्या दारापर्यंत आलो नाही म परत नंतर त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसचाच महापूर हम्म मग दोन हजार एकोणीस च्या वेळेस का आ्हीेलो नाही सोड कुठं कसं झालं इकडं घर होत
हम् चालते मग करत तुम्हाला एक थोड्या वेळत खोल
हा हा चालेल ठेव काय
हा